कि झाले?
एकच राहिला वाटतं म्हणे!
भैय्याचा ऑपरेशन कधी झालं? मी काल पाहिल पटी लागन का ओ. हा का, काल आम्ही तिकडून आलो ना, पा साडेपाच ला हा का, मग बरं हाय ना आत
हात बरा आहे का म्हणलं?
हा, हात बरा आहे ना.
हा ना, काल ना आम्ही संध्याकाळी अजून नव्हता आलो आम्ही. त कुणी आता पाहिलं ना, तर भाया काय करती होता काय न्हवत याच्याजवळच बरोबर, हा!
नाही, तो शनिवारी आला घरी, हा छकुलीन ते गेले बाई.
हा का, मग आम्ही शुक्रवारीच गेलो ना वो.
हा! शनिवारी आला तो घरी न रविवारी छकुलीन ते गेले.
हा का! गेली बाई छकुलीची लय बडबड राहायची.
लय बडबड करमत नाही. घरी जे येतयं ते म्हणते, त्या छकुलीला कायला नेऊन घातलं.
पण मग आता शाळाचं हे अस व्हयला लागलं ना ओ.
आपल्यासाठी कुड ठेवीती बाई तिला ईद.
हा ना. मग तेच त ना. तुम्हाला करमायच नाही ते.
करमायचं म्हणजे अजिबात करमत नाही. आता उग दाद्याय म्हणून काय वाटाना.
हा, त्या हाताने काहीच करायचं नाही का?
नाही नाही. पट्टी बांधलेले. टाकेय ना, सात. हा, जेवढे काढले तेवढेच, हा.
बरबाई.
मग काये?
ये इकड चाल. कोण येयले? कोण हासू राहिल?
कोण नाही, अनिता न आम्ही बसलो होतो. अनिता सुरेखा.
हा का? असय का?
हम्म, आत्ताच पाहुणे गेले. अर्धा तास झाला त्यांला जाऊ.
त्या मावशीन त्या येयेल होत्या का?
बसचेत.
औरंगाबाद चे पाहुणे येयल होते?
हा.
हा मग आम्ही तवा वारात होते. इकून जातन पाहिल होत आम्ही.
हा का? ते आलते ना सकाळी दाद्याला भेटायला.
हा का? तिघे जण होते ना?
हा, वच्या आत्या होत्या त्या.
हा बरोबरे. आम्ही वावरात गेलो तवा ते आले.
हा.
हम्म.
ते
छकूलीची सवय लागली होती तुम्हाला त्याच्यामुळं. शाळात जावू रायली का म?
जाती ना. दाखलान हा, दाखला बी दिला ना.
भाई.
दाखला दिला बाई. काय करमत नाही अग. तिने कधी सोडलेलं नाहीये.
तिला नसन करमत.
तिला करमत नसल पण मग, राहते आता तिला सांगितलंय. मी म्हणल बाई शाळेसाठी राहाय बाई म्हणल.
हम्म, राहवच लागण आत्ता काय करत्या.
अस. हा, झाले पाहाय बर चार पाच मिनटं.
झाली असतीन. किती झाले पाहा ना?
हा, तीन मिनटं झालेत.
हा का?
याच्यात मिनट पटापटा होत नाहीत.
टाईम नाही जात लवकर.
आसा कितीक पटापटा कितीक बोलात दहान पंधरा वीसान मिनिटं होते.
हा ना?
ते का?
आता बॅट खेळायच लागायंच बाई त्यांना दाद्या, लगेच लागलं बॅटबॉल खेळायला.
ह तेवेती का मग
हॅलो
हा
म्हणलं ठेवीती का परत तो कॉल कर मग
बर बर